हॅलो,
बोला ताई.
आपल्या घरात लग्नाची तयारी अगदी जोरात सुरू आहे ना, घरात पाऊल ठेवलसं कसं. कि सगळीकडे असं लगबग उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसत आहेत.
हा, होन बरोबर आहे.
घरात लग्न म्हटलं की किती काम असतात ना, गेले काही दिवसापासून तर सकाळ पासून रात्रीपर्यत फक्त लग्नाची तयारी सुरू आहे. कोणाला तर काय काम द्यायचं पाहुण्याची व्यवस्था कशी करायची? कपडे कुठे घालायचे ठेवायचे? जेवणांचे मेनू काय ठेवायचे? अशी कितीतरी गोष्टीची तयारी सुरू आहे.
अगदी बरोबर बोललेस ग तू सर्वात आधी आपण घराच्या साफसफाई पासून सुरुवात केली पाहिजे. मग रंगरंगोठी करून घेतली पाहिजे. आणि किती सुंदर व प्रसन्न दिसते. असं लग्नाचे काही दिवस साधी घराची तयारी स्वच्छता केली पाहिजे. वातावरण बदल जात त्यानी.
हो हो, अगदी बरोबर आणि आता तर सजावटीची तयारी सुद्धा सुरू झाली आहे ना, अंगणात सुंदर रंगोळी काढण्याची काढायची आहे. दाराला फुले तोरण लावायचे आहेत. आणि घरात रंगबेरंगी दिवे पण लावायचे आहेत ना, रात्री दिव्यांची रोषणाई झाली की, घर खूपच सुंदर आणि सुरेख दिसते ना,
हो. मला तर फुलांची सजावट खूप आवडते ग बाई. लग्नाच्या दिवशी प्र प्रवेशद्वारावर न झेंडूची फुलं आणि गुलाबाची फुले लावून तर खूप छान दिसतील नाही का.
हो अगदी बरोबर.
स्टेजवर सुद्धा फुलांची सजावट करू शकतो आपण.
हो हो. पण त्यासाठी सजावट करणाऱ्या लोकांची आधी बोलावं लागेल ना आपल्याला. अ शेवटच्या क्षणी धावपड झाली नाही पाहिजे आणि अडचण होईल मग आपल्याला. अ घरातल्या अ. घरां तर लोकांशी बी बोलावं लागेल ना. फुलं कोणती आणायची कोणती लावायची.
हो ना नक्कीच. खरं आहे पण. आपण यादी बनूया त्यामध्ये कोणते काम पूर्ण झाले आणि कोणते काम बाकी. हे हे लिहून ठेऊया. त्यामुळे गोष्टी कशा विसरतील आणि करायला पण आपल्याला सोपे जाणार.
हो ही कल्पना खूप छान आहे. सर्वात आधी पाहुण्यांची यादी तयार करायला हवी आपण. अ कोणाला निमंत्रण द्यायचे कोणाला फोन करून सांगायचे. कोणाला प्रत्यक्ष भेटून सांगायचे असं सर्व. ठरवू ठरवूया आपण.
ठीक आहे. खुप जवळचे नातेवाईक तर लग्नाला नक्की येणार आहे. परंतु दूरच्या नातेवाईकांना वेळेत कळवणे गरजेचे आहे. आणि त्यांनाही प्रवासाचे नियोजन करता येईल म्हणजे बरं होईल.
ह.
त्यांना लवकर कळेल तर.
अगदी बरोबर आणि पाहुण्यांचा राहण्याची सुविधा व्यवस्तीत. सुविधा व्यवस्थित कराव लागेल ना बाहेर जाऊन येणारे नातेवाईक काही खोल्या राखून त्यांच्यासाठी पण ठेवाव लागतील. त्यांना राहण्यांसाठी योग्य जागा पाणी जेवणाची व्यवस्था हा हे सगळं बघावंच लागेल ना
हो ना अगदी कस आहे लग्न घराचे पाहुणे घरात पाहुणे आले की गबजून होऊन जात घर सगळं. सगळे नातेवाईक एकत्र आले. की जुन्या आठवणी निघतात गप्पा रमतात आणि वातावरण खूप आनंदी होते. नाही का
खरंच अगदी बरोबर बोलली आहे तू. आणि लग्नात सर्वात जास्त आनंद तर मुलांना होतो ना कपडे दागिने मेहंदी हेअरस्टाईल मेकअप अशा सगळ्या गोष्टी त्यांना खूप उत्सुक करतात आणि खूप खूप खुश राहतात त्या, मला हे घालायचंय मला ते घालायचंय.
हो हो. बरोबर.
वधूच्या कपड्यांची खरेदी झाली का? तिच्यासाठी लग्नाच पोशाख साडी दागिणे इतर आवश्यक वस्तू घ्यायला घ्यायच्याच आहेत ना
हो ना जवळपास सगळी खरेदी झाली आहे. पण अजून काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या बाकी आहेत. वधूच्या पोशाख तर खूपच सुंदर आहे. तिने स्वतःच्या आवडीने रंग निवडला.
खूप छान. आणि लग्नासाठी घरातील इतर महिलांसाठी कपडे पण तयार केले असतील ना. लग्नाच्या दिवशी शेवटच्या क्षणी कपड्यांची इत्री किंवा कामांची धावपळ व्हायला नको.
हो बरोबर आहे. मी तर माझी साडी त्या सोबत दागिने आणि चप्पलसुद्धा घेतली आहे. फक्त लग्नाचा दिवस येण्याची वाट पाहतोय.
अरे वा माझी अजून खरेदी बाकीच आहे. मला वाटल आपण दोघी उद्या बाजारात जाऊ. माझ्यासाठी एक सुंदर साडी घेऊ. आणि मुलांसाठी काही कपडे घेऊ.
ठीक आहे ना चालेल. नक्की घेऊया. पण बाजारात खूप गर्दी असेल ना. त्यामुळे सकाळी लवकर गेल तर बर होईल.
लग्नाच्या हंगामात कस आहे दुकानांमध्ये खूप गर्दी असते नाही का.
हो हो हे एक अगदी बरोबर बोलली आहे तू. खरेदी करताना बजेटचीही विचार करावा लागेल ना. लग्नात खर्च खूप वाढतो. म्हणून आवश्यक वस्तू आधीच घ्याव लागतील.
हो खरेदी करणाऱ्यांना बजेटचा ही विचार करायलाच लागेल का. पण लग्नाचे कार्यक्रम आनंद आनंदाने समाधानाने पार पडणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे ग. दिखावा करण्यापेक्षा आपल्या क्षम तेनुसार साधे पणाने आणि सुंदर पद्धतीने लग्न करणे मला जास्त योग्य वाटते.
मलाही तसच वाटत ग. लग्न म्हणजे दोन व्यक्तींच आयुष्यातील नवीन सुरुवात. त्यामुळे त्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी असते. आणि नव दामपत्याला आशीर्वाद देणे. हेच खूप महत्त्वाचे असते ना.
हो आणि लग्नाच्या जेवणाची सुद्धा तयारी मोठी जबाबदारी आहे. पाहुण्यांना कोणते पदार्थ आवडतात. किती लोक येणार. याचा अंदाज येऊन मग मेनू ठरवायला हवा आपण.
हो हो हे अगदी बरोबर बोलली आहे तू. मी स्वयंपाक कर करणाऱ्या मंडळीशी बोलते आणि तुला कळवते. त्यांनी काही पदार्थाची यादी पण दिली आहे मला. त्यात भाजी पोळी पुरी भात असे असे खूप सारे पदार्थ ठेवले आहेत.
अच्छा छान छान. गोड पदार्थामध्ये श्रीखंड आणि गुलाबजामन ठेवला तर सगळ्यांना आवडेल. आणि मुलांसाठी खास पदार्थ ठेवले तर तेही खुश होतील, नाही का.
हो ना. पण जेवण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता याकडे पण विशेष लक्ष द्यावं लागेल ना? पाहुण्यांना न चांगले ताजे जेवण पण मिळाले पाहिजे ना?
अगदी अगदी नक्कीच. आत्ता मेहंदीच्या कार्यक्रमाची सुद्धा तयारी करायची आहे. घरातील सर्व महिलांना मेहंदी लावायची आहे. त्या दिवशी कसय गाणे, गप्पा आणि- हसण्या मस्करीने घर अगदी आनंदाने भरून जाईल.
हो ग. मेहंदीचा कार्यक्रम मला खूप आवडतो. सगड्यांच्या सगड्या महिला एकत्र बसतात. जुन्या आठवणी सांगतात. आणि लग्नांची- गाणी पण गातात न? तो क्षण मला खूप आवडतो.
हो आणि हळदीचा कार्यक्रम सुद्धा खूप मजेदार असतो. वधूला हळद लावताना सगळे नातेवाईक- खूप आनंदाने सहभागी होतात नाही का?
हो ना. त्यासाठी हळद, फुले आणि सजावटीचे सामान- आधीच आणून ठेवावं लागेल ना? तर आम कार्यक्रमाच्या दिवशी काही कमी नाही पडलं पाहिजे.
आपण पाहुण्यांसाठी थोडस भेटवस्तू पॅकेट देण्याचा विचार केला आहे का?
हो ना. त्याबद्दल सुद्धा विचार सुरू आहे. छोटा स आणि उपयोगी, काहीतरी असं घ्यावं लागेल ना? भेटवस्तू मोठी असण्यापेक्षा मनापासून दिलेलं असावं. हे मला खूप जास्त महत्त्वाचं वाटतय.
अगदी बरोबर आहे. आता लग्नाच्या दिवशी कोणकोणती जबाबदारी घेणार हे पण- ठरवणे गरजेचे आहे बर. एखाद्याने पाहुण्याकडे लक्ष द्या द्यावे. एखाद्याने जेवणाची व्यवस्था पाहावी. एखाद्याने वधू वराच्या कार्यक्रमाची जबाबदारी- घ्यावी. नाही का? असं केलं पाहिजे आपण.
हो हो. कामाची आपण ना अशी- वाटणी करून देऊ स सर्वांना. प्रत्येकाचं वेगड वेगड डिपार्टमेंट ठरवूया. प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी मग व्यवस्थित पार पडेल ना? लग्नाचा कार्यक्रम एकदम, सुरळीत होऊन जाईल मग.
हो ना. आज नाही सर्वात महत्वाचे म्हणजे- हे या सगळ्या धावपडीत आपण स्वतः काळजी सुद्धा घेतली पाहिजे. वेडेवर जेवणे- पुरेशी झोप आणि थोडा आवश्यक आराम.
अगदी बरोबर. लग्नाच्या तयारीसाठी आपण इतके व्यस्त होतो ना- की सर्वीकडे लक्ष राहत राहतच नाही. पण शेवटच्या दिवशी थकून- जाण्यापेक्षा कामाचे योग्य नियोजन केले तर सर्व व्यवस्थ- स्तीत राहतील आणि कोणाला थकवा पण येईल नाही.
खरं आहे. मला तर लग्नाच्या दिवसाची- आतुरतेने वाट पाहते. घरात सगळे नातेवाईक एकत्र येतील. आनंदाने सण साजरे होत - -तील. आणि नव दाम्पत्याला आशीर्वादही देतील.
मला, मला ही खूप उत्सुकता आहे आपण घरातील हे लग्न सगळ्यांच्या आठवणी राहतील आठवणीत राहील ना अशी माझी इच्छा आहे प्रत्येकाने आनंदाने सहभागी व्हावे आणि कोणालाही त्रास ना व्हावे
अगदी बरोबर हो चल लग्नाचा उत्सव आनंदात साजरा करूया